ना का आहे
हॅलो
हॅलो हा नमस्कार आपण आता प्रवास या विषयावर बोलूया का
हो चालेल नक्कीच
हा प्रवास करायला आवडतो
हो आवडतो मला खूप आवडत अ केलाय केलाय मी हा केलाय हा आम्ही आता महाराष्ट्रात तुळजापूर वगैरे देवीच कोल्हापूर ह त्याच्यानंतर शिवनेरी किल्ला ह तेच्या नंतर मग औरंगाबाद वेरळ जिंठाम हिमाचल मध्ये मी हिमाचलमध्ये अ पाहिलेलं आहे मनाली शिमला माणिकरण अमृतसर धर्मश चला असं केलेलं आहे
हो मी पण खूप प्रवास केलेला आहे मला पण खूप प्रवास मी अ इकडे राजस्थानला माउंट आबू वगैरे नाथ द्वारा इकडे वृंदा पण मथुरा आगरा दिल्ली आणि इकडे अ गुजरात द्वारका बी द्वारका का जुनागढ असं मी पण खूप प्रवास केला वेरवेळच्याार िहिण्यात आलं इ हा तिकडे अ अक्षरधाम वैष्णव देवी हा नेपाळ हा भरपूर पाहिलं खूप फिरली जयपूरला वगैरे गेली हा तिकडे पण वड आले म सगळीकडेच क फिरली मी खूप वैष्णवद देवीला पण गेली होती
वैष्णोदेवीला किती वेळ लागतो म्हणजे
नवदेवीला आता आम्हा वर चढायला का असं दोन स्थान आहे तिथे अर्धक वारी म्हणून एकके त तथ सहा तास लागतात ह आणि तिथून पुढे देवी मंदात जाय म्हणे आपल्या आठ त
अच्छा तुम्ही कशा म्हणजे गाडीने प्रवास के
हो हो नाही मी गाडी न खच चर प्रवास ख म तथून पण जाताना आम्ही खचरने गेलो पण येताना पाय उतरलो होतो उतरताना पाय हो हो चालत पण जातात ना बरेच लोक चालत जातात बरेच लोक डोली असते डोलीने जातात पण आम्ही खच्चरनेच गेलो होतो आणि असं तर इथून गेलो हो तर आमच्या गावापासून तर डायरेक्ट कारनेच गेलो होतो म्हणजे आपल्या हा बायक कार गेलो होतो प्रवास केला तसच आम्ही नेपाळला पण गेलो तर ते बायकारच गेलो
हा हा हा हा
बस पण आम्ही त्याच्या गाडीनेच केला असं म्हणजे हे ना हा लांब लांब आता आता फक्त जगन्नाथ पुरी वगैरे राहिलेलय जगन्नाथ चार चार धाम झाले दोन धाम झालेलय माझे
हम्म हम्म हम्म हम्म
जे राहिलेले त्या पैकी आता जगन्नाथ पुरी करायचा आता विचार चाललेलाय प्रवासा मूळ आता हा प्रवास करू असं चाललेलं आहे हा तिकडे सूर्यमंदिर कोणार्क बघरे बालाजी वगैरे झाला आहात कोणार्क ला सूर्यमंदिर आहे ना हा ते बारा हारत त्यांचं बारा रथ थांच म्हणून ते मंदिर आहे त्याला बारा रथ हे कोणार्क तर तिथे ते बघायचंय मला आणि हा आणि जगन्नाथपुरीचं पण हं जायचं
मग तुम्ही ग्रुपमध्ये जाता की?
नाही नाही मी ग्रुप मध्ये नाही जात. मी फॅमिली बरोबर बरच जाते. फॅमिली असते माझी. फॅमिली हा हा फॅमिली बरोबर जातो. ग्रुप ने नाही जात मि म्हणजे ते ट्रॅव्हल्स वगैरे नाही. प्रवास करा. अ आपल्या आपल्या. फॅमिलीचंच. प्रवास असतो. बालाजी वगैरेला जाऊन आल्या का? ह
आणि कोणतं जास्त म्हणजे तुम्हाला आवडलं ठिकाण? तुम्ही इतके फिरलात तर?
आ?
कोणतं ठिकाण जास्त आवडलं तुम्हाला?
मला, हा मला ना नेपाळ आवडलं खूप नेपाळ आम्ही पोखऱ्याला थांबलो होतो हम्म. हिमालय पर्वत वगैरे आहेत. तीत तर हां. तिथे म
खुप फ्री ना वाटतं? खुप फ्री तिकडे येत का खू फ्री हिमाचल म ते. कुर्ची हिमाचल म तिथं गेलते वाट
हा आणि छान आहे तिथं. म शॉप शॉपिंग वगैरे पण भरपूर केली तिथे आम्ही. हा. फक्त जेवणाचा थोडा प्रॉब्लेम येत तिकडे म्हणजे आपलं जेवण नाही हा. म्हणजे पोळी वगैरे नाही त तडे मिळत त्यांच्याकडे ते. वेगळ्या प्रकारचे ते ह मॅगी वगैरे सारख
मॅगी आणि ते ह मला वाटत आपल्या याच्यासारखं अ बॉइल केलेल. काय अस?
हा ते नाही ते नॉन व्हेज वगैरे.. स पण.. ते ना आपले लोक.. नाही खात त तिकड नॉनव्हेज वगैरे ते लोक आपल्याला काही.. खाऊ घालून देतात. म्हणून मग तिकडच हा म्हणून मग तिकडच नॉनव्हेज वगैरे खात नाही.
हा
बालाजी वगैरे.. पण आवडलं बालाजीच पण तिकडे तामिळनाडूला पण छान आहे. तामिळनाडू पण मस्त आहे बालाजीला गेलो होत तिकडे हा.. पद्मावती देवीचं मंदिर वगैरे वेलूर ला गेलो होतो. स्वर्ण मंदिर म्हणजे अमृतसर पंजाबला. वाघा बॉर्डर ला.
अ आ वा वाघा बॉर्डर पाहिले ना तुम्ही? छान वाटत वाघा बॉर्डर पण. हा मी पण पाहिले ऍक्चुली अ ते वाघा बॉर्डर आठ टारी बॉर्डर नाव आहे आप
आटारी अटारी हां आपल्या साईडच हां
पागात
वाघा बॉर्डर आहे पण मग ते वाघा बॉर्डर म्हणूनच प्रसिद्ध झालेले आहे. हां तिथली ती परेड खूप छान अ अंगावर काटे येता अक्षरशः शहारे येतात बघून हो न. खूपच आपल्याला एवढ्या लांबच हो त ते लोकं कशे बि बिचारे करता राहतात ते हो ना म्हणजे हात तळ हातावर प्राण घेऊनच राहणय ना ते कस म्हटलं म्हटलं त मग आ तेच ना मगं. आता काय करणार? म अजून कुठे प्रवास करायची इच्छा आहे तुम्हाला?
अ मला कश्मीर ला जायचंय आणि अ गोवा वगैरे पाहिलंय.
हा मी पण गोव्याला वगैर
कोकणात जाऊन आले. ते पण छानच वाटतं कोकणांत वेगळंच सौंदर्य. आहे आ हं कश्मीरचच माझं जास्त
हो ना काश्मीर हां, आम्ही पण इकडे गेलो वैष्णो णो देवीला. जम्मू ला गेलो तिथून पण त्या वेळेला तो प्लड आलेला होता ना. तर ते गुलमर्ग ग वगैरे जे होतात. ते सगळं पाण्याखाली होतं आणि थोडसं रोगराई वगैरे पण तिकडे आलेली होती. त्यांच्यामुळे म आम्ही जवळ जाऊन पण आम्हा हां अ तिथे अ हे नाही जाता नाही आलं बॉ अस.
हा हा बरोबर आणि तिकडचे हे एरिया कशी आहे. नाही असं म्हणजे- अ ठराविक काही दिवस असतात तेव्हा जावं लागतय म्हणजे आ काश्मीरला पण काही एक कॉल ठराविक पिरियड असतोय.
हा तेच ना म गेलेलं बर हा आ त कोकण पण मी बघितलेलय. खप छान आहे कोकणात आम्ही मस्त झाड आवरचे आंबे वैगेरे. तोडून खाल्ले अगदी गोड आंबे म्हणजे- ते नैस- नैसर्गिक शिकलेल्या आम्ही अस हा आणि जागोजागी जांभळाचे झाड करवंदाचे झाडं. सगळीकडे मस्त पैकी. आणि पाऊस पण येत होता. तेव्हा मग आम्ही ते हो एक- खाल्ला खूपच मस्त.
कोकणातलं छान आहे ते सगळं. फणस वणा आंबा
हांंबा हा आम्ही फनस आणल होतं तिकडन येताना हा फनस वगैरे आणलं आणले होते
ह बरोबर आणि इकडे पण आपल्या पुण्याच्या जवळ कास्य पठार आहे ते पण श्रावणात आता तुम्हाला आवड असेल तर चांगल्या व श्रावण महिन्यात तिथे खूप फुलं येतात फुलं येत त्यात महाबळेश्वरच्या जवळ पुण्या आणि महाबळेश्वरच्या मध्ये हा पुण्याच्या आणि महाबळेश्वरच्या मध्ये ते कास
कस्य पठार ना कास कस्याच पठार ना हा फुलं असतात ना कास्या पठार ते फुलांसाठी प्रसन हा सगळ्या प्रकारचे असे वेगवेगळे फुल आहे बघ कस्य पठाराला हम्म इकडे जा करून जा म
वृंदावनला जायचंय मला खरं तिकडे पण जायचं वृंदावन राहिले आणि इकडे अयोध्या
हो माझ अयोध्या पण झालं पण त्या वेळेला ना अयोध्याचं मंदिर झालेलं नव्हतं पाडलेलं होतं ते मंदजि त्यावेेळेला आणि मंदिर नव्हतं
आता अयोध्या प्लॅन मध्ये आहे माझ्या आणि
हा हो प्रेम मंदिर खूप छान आहे वृंदावनचं हा खूपच मस्त आहे प्रेम मंदिर आणि मथुरेला पण हे जन्मस्थान आहे ते
हा बरोबर हम राजस्थानला राजस्थानच हे इतकं सुंदर आहे कलाकृती म्हण जे राजस्थानला का अ ते जे म हल वगैरे ना ज
हा ज ह आमिर हा आमिर माल आहे ना आमिरचा माहाल आहे आमे आमेरचा आमिरचा किल्ला हा आमेरचा किल्ला तो बघितला मी आमिरचा किल्ला हा तेच ना मी ती आमेरचा किल्ला पण बघितला
हा पाहिलं मी पण म्हणजे तिथल्या तिथल्या पूर्ण पाहिल्या पुष्करता पुष्कर तलाव आहे ना तो हा हा हा ब्रह्मा ह राजस्थानचे ते त्यांनी मेंटेन केलेत ना सगळे
हा ते राजवाडे पाहिले का राजवाडा किती छान आहेतेत
हो हो पाहिला ना
मस्तम्म खूप मोठ हय आणि छान आहे कुठून निघायचं आणि कुठे कुठून एकदा गेलो की ते निघताना म्हण नाही किंवा कसं निघायचंय काय निघायचंय बरं तुमच्याशी हा त क बोलून मला खूप
मला पण परत करूया आपण नंतर परत कॉल ओके
बर बा धन्यद बाय